हॅलो
हा नमस्ते ताई आवाज येतेतोय हॅलो येतोय का आवाज
हो हो येतोय येतोय
हाय झालं स्वयंपाक
हा हॅलो हो ह तुमचा
झालं माझं पण
आवाज आवाज व्यवस्थित नाहीेते ताई
येत नाहीये
हा आवाज व्यवस्थित नाही येतेच
आता येतय का
हा आता येतोय आता येतोय हा काय चाललं स्वयंपाक वगैरे झाला वाटत तुमचा
हो झाला जेवण करायला बाकी अजून
हो ना आमचंही जेवण बाकी आहे म्हटलं चला एक कॉल करून देऊ नाही का सध्या कसं आता हे. पण आता एक ऑगस्ट जवळ येते.
हम्
आणि कसं आपल्याला ते एनसीएमसी कार्ड कंपल्सरी केलेलं आहे.
हो ना तुम्ही बनवलं का?
हा मी बनवायला टाकलेलं आहे.
हा
पण मग ते कसं त्याला वेळच लागतो ना ते सांगता आठ दिवसानी देऊ पण त्याला काय? पंधरा एक दिवस होऊन जाता.
हो ते तर आहेच.
एवढं बर आहे ग ते का म्हणजे त्याला काही पेपर वगैरे काही जास्त नाही लागत काय आधार कार्ड लागला आणि फक्त मोबाईल नंबर
अच्छा हम् ह् ह्
आणि ते काय आपलं याच्यामध्येच जावं लागतं ना आग आपलं म्हणजे जवळच्या डेपोमध्येध्ये
हा डेपो जावं लागतं कि ते इई सर्व्हस
त्याचे केंद्र पण दिलेले आहे त्यांनी ठिकठिकाणी एरिया वाइज
हा हा हा
पण मग आपण जरी इथे आगारात गेलो मेन डेपोला त मग तिथे वाटतं फी कमी वाटतं. हा आणि केंद्रामध्ये आपण गेलो होतो माझ्या मते थोडी फी घेता जास्त वाटतं ते.
केंद्रात अडीचशे म्हणजे मा आमच्या घरचे सासूबाई गेल्या होत्या ना
आता मी जिथे केला ना तिथे त्यांनी तीनशे घेतले माझ्याकडून
अच्छा तीनशे आमच्याकडे म्हणजे थोडा ग्रामीण भाग येतो तर अडीचशे आहे तिथे
हो का नाही ऍक्च्युअली इथे तर आहे ना तुम्हाला सांगते निमाणी मध्ये तर एकशे नव्याण्णव दोनशेचे.
अच्छार अस का
हो हो तिथे दोनशे आहे पण आपण जर म केंद्रातून केलं तर ऍक्च्युअल माहित नव्हतं ना. इथे होतं बा असं.
केंद्रातच आम्ही केलेलं ना, तर ते अडीचशे घेतात.
हा तिथे पण मं इथे आगारात जर केला ना इथे निमाणीला तर थोडा वेळ लागतो कारण कसं गर्दी अस त्या तिथे खूप त्याच्यामुळे कार्ड लवकर नाही मिळत आपण जर इकडे केंद्रात केलं एखाद्या तं म तिथे आपल्याला मिळू शकतं लवकर.
हो
हं आणि आता ते कसं आपल्यालाच कंपल्सरीच केलेलं ऍक्च्युअली पहिलं चांगलं होतं. नाही का आणि मेन म्हणजे कसंये माहितीये का?
हम्म
अं त्याला काही रिचार्ज मारावा लागतं वाटतं ते कार्ड भेटल्यावर ऍक्टिव्ह करण्यासाठी.
हा
आणि आपल्याला आता प्रवास करताना सुद्धा अगोदरच म्हणे री त्याच्यामध्ये रिचार्ज करावा लागतो पैशांसाठी. म्हणजे ते कार्ड आपण नुसतं सोबत ठेवलं आता मग ऍक्च्युअली मला काय वाटलं होतं ते कार्ड तयार केलं म्हणजे ते फक्त जवळ ठेवायचं बॉ असं.
हा हा
हा पण म ते तसं काही नव्हतं ते.
मग
हा तं ते काय म्हणे अ कंडक्टरला ते कार्ड दाखवायचं आणि मग आपला रिचार्ज ऑलरेडी त्याच्यात पाहिजे तिकीटाचा. म्हणजे पाचशे रुपये तिकीट असेल तर आपल्या त्या त्या कार्ड मध्ये कमीत कमी सहाशे रुपये रिचार्ज पाहिजे. म्हणजे म आपलं ते भाडं ग्राह्य धरलं जाईल हाफ तिकीट.
अरे बापरे!
आता हे आपल्याला ठीकये वो. पण कसं, आता काही काही अशिक्षित स्त्रिया अस तर त्यांना काय समजणार आहे त्यातलं?
आजी व
नही का आता त्यांना काय रिचार्ज काय मारता येणार ये नाही का?
मला ऍक्च्युली ह्याची नव्हती कल्पना मलाही असं वाटलं की आपलं आधार कार्ड वगैरे असत ना? तसं फक्त नंबर साठी ते बघणार ये.
हा मलाही तेच वाटलं.
हा हा हां
आता तिथे करायला गेले तर त्यांनी आधीच कल्पना देऊन दिली म्हणे कार्ड तयार झाल्यावर तुम्हाला ऍक्टिव्ह करायला रिचार्ज मारावं लागेल कमी शंभरदा तरी मारावा लागेल.
मला असं वाटलं.. म्हणजे आता हे तर ते झालं आपलं क्रेडिट कार्ड वगैरे स्वाईप करतो आपण काय खरेदी केल्यावर तस
हो हो हो
अरे मला वाटलं की नुसतं कार्ड बनवायचं नंबर आला की वगैरे ते असेल काही
हा हा नाही ना पण आहो ते ठीक ये आता आपल्याला ठीक ये थोडंफार म्हणजे आहे नॉलेज त्यातलं ठीक ये पण ज्या म्हाताऱ्या बाया असता किंवा नाही का? अशिक्षीत स्त्रिया असतात, त्यांना काय समजणार आहे त्यातलं? नाही का, आणि मग ऐन प्रवासात म्हणजे एखाद्याला जर कधी समजा जवळ पैसे नसले समजा आता लेडीज कसं हाफ तिकीट म्हटल्यावर कसं पूर्ण तिकीटाचे थोडी पैसे माणूस लागले. दोन्ही बाजूचे ठेवतो. नाही का, आता एखाद्या वेळेस अशी फजिती पण होऊ शकते ना पैसे नस कंडक्टर सुद्धा उतरून देऊ शकतो. अशी पण वेळ येऊ शकते ऍक्च्युली ते खरं चुकीचे केलंय त्यांनी
हम्म.. आता मा आ.. मागे ना मी गेली होती बाहेर प्रवासाला म्हणजे माहेरी गेली होती. तर काय झालं? ती लांब पल्ल्याची बस होती ती मधले.. जे हे असतो ना थांबा तिथे थांबणार नव्हती. पण त्या कंडक्टरला काही कळालाच नाही बहुतेक नवीन होता तो मी सांगितलं की ह्या दोन मोठे जे स्टेशन आहेत ना त्याच्यामधलं टपं य तर मी सांगितलं ह्याच्यामध्ये त्याला कळाला नाही त्याने अगोदर तिकीट काढलं आणि पैसे तेवढे घेतले मला पण नाही झाल घाई गडबडीत मी तिकीट ठेऊून दिल बघितलंच नाही. तिथे गेल्यानंतरने मला म्हणे की तुम्ही उतरला का नाही म्हटलं माझं अजून पुढे म्हणे मग तुमचं तिकीट नाहीच काढलंय मी अ. उतरायचं असेल तर उतरून घ्या किंवा मग पुढचे तिकीट काढात पुढचे अजून एक्स्ट्राचे जास्त पैसे देऊन आली. मग तिकट काढ आणि आ मग मध्येच उतरवलं, नाहीतर मग ते कुठे उतरव देतो. किती फजिती झाली असते म्हणजे तर
हा.
असं म्हणजे कार्डच असलं आता तरी तेच प्रॉब्लेम होणार आहेत.
हो.
म्हन एखाद्या वेळेस
नाही त्यांनी काय करायला पाहिजे होतं हे जे कारड होतं ना हे फक्त तर दाखवण्यापुरता त्यांनी ठेवायला पाहिजे होतं.
जसं ते ज्येष्ठ नागरिकांचं वगैरे असतं ना तसं पाहिजे होतं आपल्याला पण
हा.. तेच तस
ते फक्त दाखवतात आणि मग त्यांना कमी पैशात तिकीट मिळतं बरोबर ना.
हो ना. नाही अवघड ते आहे खर. म्हणजे व. कसं अशिक्षित सरी यांच्या दृष्टीने खूपच अवघड आहे ते अच्छा अस. आणि आपल्या सारख्यांचा पण कस रिचार्ज वगैरे जर समजा आता ठीक आहे. आता हे आपल्याला माहिती झालं म्हणून आपण सांगू शकतो एकमेकींना पण एखाद्या स्त्रीला जर माहित नसेल ती कार्ड जवळ ठेवेल. आणि हाफ तिकीटाच्या हिशोबाने जर पैसे जर तिने जवळ ठेवले अर्थात काय माणूस शंभर लागत असेल तर माणूस दोनशे अडीचशे तीनशे ठेवतो याच्या पलीकडे जास्त नाही ठेऊ शकत ना.
तेच ना.
तीच्यामुळे कसं आहे. ह्.
बरं झालं म्हणजे मला पण नव्हतं माहिती बरं झालं तुम्ही सांगितलं.
तुम्ही काढला कोण य ते कार्ड
मी नाही ना गेली मला जायचंय जॉबमुळे जमत नाहीस.
नाही ना काढून घ्या कारण कसं एक तारखेपासून त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे.
हम्म आता मी बघते. का कालच कुणीतरी बोललं की कॅम्प असतो रविवारी मग
हो हो हो.
किंवा मग मध्ये सुट्टी घेऊन लागते.
नाही आता उलट तुम्हाला इझी लवकर मिळून जाईल कारण आता बऱ्याच दिवस स्कीम चालू आहे ना त्यामुळे बऱ्याच लेडीज वगैरे म्हणजे करून घेतलेले आहे कंपल्सरी एक तारखेला म्हणजे आहे त्याच्यामुळे लवकर करून घेतला.
हा.
ता पण तुमच्या नंबरवर म्हणजे लागून जाईल पटकन करून घेतला तर
होन.
हम. असं केंद्रातून करून घ्याचे जवळपास केंद्र वगैरे असतातच जनरली.
हा आहे आमच्या इथे बाकीच्यांनी केलंय पण माझं राहून गेलं स्वतःत जावं लागतं का त्या
हा अस होत कारण आपला कस? आपला सुद्धाचा मोबाईल लागतो आणि आपला आधार लागतो.
बरोबर.
कारण आपला थमपण घेेत ना ते
अच्छा हम् मग स्वतत जावं लाग हम्म हम््
थब लागतो ना त्याच्यामुळे आपण सुद्धा लागतो बाकी काही भले नंतर मग तुम्ही कारड झा तम् दे शको म्हण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज वगैरे करू शकतो तिथे
अ मला अजून तुम्ही असं विचारलं का त्यांना की आपण सपोज एकदा रिचार्ज केलं आणि मग ते काही दिवस वापरलंच नाही महिनत
हॅलो आवाज तुमचा फार कमी येतोय तही
हॅलो
हा बोला
अह म्हटले तुम्ही असं विचारलं का की आपण एकदा रिचार्ज केलं आणि एक दोन महिने काही वापरलंच नाही तर ते इन मॅलिड नाही ना होत म्हणजे वापरू शकत
नाही त्यांनी काय सांगितलं समज जनरली तुम्हाला प्रवास करायचा आहे तर त्याची आयडिया असतेच ना म्हणे तुम्हाला आणि भाड्याची पण आयडिया असते मग समजा हजार रप भाडयला लागत असेल तर तुम्ही अकरा शेेतार विचार मारून घ्यायचा म्हणे अदरवाईज म रे शर्ट नाही मारायचा म्हणजे आपल्याला तर जायचं नाही तर
हा हा मग आपले बाकीचे कार्ड कसे वापरले नाही तर डीएक्टिवेट होतात ना तसं याच नाही आहे ना
नाही तसं याचं नाही आणि तुम्हाला जरी आता इमर्जन्सी जायचं असेल समजा
हम
तर मग तुम्ही बस स्टँड वर पण म्हणे रिचार्ज करू शकता तिथं लोक असता म्हणत ते पण करून देता इमर्जन्सी पण
अच्छा अच्छा
हा म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्याला प्रवास करायचा असेल तर रिचार्ज करा
अच्छा ओके
नल तर म काही करायची गरज नाही इमर्जन्सी जरी जावं लागलं आपल्याला तर तेव्हा ते तिथे म्ह बस स्टँड वरच करून देता म्हणे
हम् हम हम हम
आहे चांगलं आपण ते अशिक्षित स्त्रियांच्या दृष्टीने आणि म्हाताऱ्या लोक च्या्या दृष्टीने योग्य नाही ते
तेच ना आता कसं आहे बऱ्यापैकी सुशिक्षित स्त्रिया काय बस नाही जास्त प्रवास करतच नाही ते स्वतःत फोर व्हीलर अस टू व्लर असतात त्यानेच करतात आणि ज्यांना खरच गरज आहे त्याची ते एवढे काही शिकलेले नाही मग त्या कारडच किंवा या स्कीमचा वापर किंवा फायदा किती होणार आहे ते त्यांनाच माहत नाही का
नाही ना ते उलट पहिलं चांगलं होतं
हम्म
पहिलं तरी उलट चांगलं होत नुस्त दाखवून दिलं तरी बर पुरताच नाही का ह् तुम्ही पण लवकर काढून घ्या तस म्हणजे
हो मी जास्त नाही जाल पण कधी कधी जाते माहेरी व
नाही आपला असू द्यायचं कारण कसं लांबच प्रवास जर कधी योग आला तर मग त्याचा फायदा होतोच आपल्याला लांबच्या प्रवासाला नाही का आता आमचे तर बरेचसे नातेवाईक बाहेर गावीच असतात लांब हॅल्लो ताई दहा मिनट झाले आपले हा चला चला ओके ओके ओके बाय